हा, काय ताई फोन कट झाला ना?
कट नाही ग, ते दहा मिनट झालं होती, मी बोलले होते ना दहा मिनट झालं की कट होऊन, मग रिटर्न आला ना आता माझा हा ह कॉल आहे हा. मग ते आपण क्लिअर बात केली ना, तर होऊन जात. केलं ना मग काही नाही होत.
असं का?
काय करायच आता राहिली ना तिथंच थांबत जा, आणि फोन लावून द्यायचं ज्याला लावायचं असेलं. नाही तर मला लावा म्हणजे, एक दिवसात तुम्हाला चार कॉल करू शकते.
मग दुसऱ्यांना ना तेच म्हणजे अलग अलग आवाज पाहिजे ना आपला
हो बघ ना, पण एक दिवसात माझ्याशी तु चार कॉल मध्ये बात कर मग दुसऱ्या दिवशी तू सिमला सुमित्राला लागत पण नाही अ गं. ती बात पण करत नाही. कामच बघते तिथ ती हो ना कधी पण
लावला ते, हम्म
आणि लगे इशारा समजले का असं येतं कट केलं म्हणजे गेलंच मग. मग तर दुसऱ्या ते हो, तस ना मग
स्वयंपाक झाले आता.
काय नाही पोळ्या करायचा आहे, पण आता पीठ भिंजत आहे ना.
हा भाजी काय करणार मग? रोशना बसले ती गुड्डी ताई, शर्मिला ताई, आलेली ना त्याच्यासोबत ब गप्पा मार ते ती, हा. केव्हाच्या झालं, मी लवकर
हम्म
वरण भात
वरण भात त्याच्यामुळे बरोबर ते म्हटलं भाकरवड्या राहिलं असतं तर मग वे
नाही ग, अ म्हणजे सर्व माणसं येणार ना ग इथं. जेवायला हा जेवायला.
हा, तुम्ही आहेत ना पण येऊ ना.
हा, म्हणजे बाहेरचे येतात ना.
हा.
त्यांना पण जेवायला बोलावावं लागतं ना गं रात्री.
रात्री का? तिथं जेवण नसतं का?
म्हणजे गण तिथं नाही राहत आमचं
हम्म, मग इकडे तिकडे कुटुंबामध्ये राहत असेल?
होय, म्हणजे एकत्र नाही राहत ना? ज्यांच्या ज्यांच्या घरी जास्त रा आ
हे काकूचं नेमकं काय झालं होतं म्हणजे? ती तर माझ्यासोबत चांगली माहितीए का, सर्वे केला ना ती माझ्यासोबत, पहिल्या दिवशी पण माझ्यासोबत मस्त बोलली, दुस ऱ्या तिसऱ्या दिवशी मग ती आ माझी आजसासू नाई
हा.
ते आजीसासूचं कारण होतं, आमचं पाच दिवसात होत ना मग. ते केलं ना त्या दिवशी अ त्या दिवशी ती सुमित्रा बघ तो टकला म्हणतात ची बाई तिचा सर्वे ला गेली होती, तेव्हा पण ती मा झ्या जवळ आली होती, बसली मग मला वाटलं ती बरीच आहे, चांगली फिरत होती ना. आणि चौथा दी चौथा दिवशी पण मी, हम्म
रात्री उठली म्हणे ते चक्कर आली होती तिला. असं सांगत होते का त्यांच्या घरीच.
हो का?
हम्म, अचानक म्हणजे जास्त जेवण पण जास्त नाही करते ना ग ती.
हा, पेयचं पण जास्त
हो, तेच ना जास्त पे म्हणजे चहाने चहा नई घेत ती.
हा.
प्यायचीच म. सकाळी-सकाळी पण, हं तेच घ्यायाची, असं सांगत होते. हे.
काय नाही, डॉक्टरानी तेला आता नेक्स सांगून दिलं होत ना, दोन हजार चोवीस ला, हा चोवीस लाज
तु पण, जास्त आडमेट केलं होतं ना, ग? तिला हं तेव्हा पण, तेव्हा पासून, तिला सांगते सर्व म्हंजे त्यांचे आई वडील पण सांगत होते, सर्वांचे ऐकत पण नाही होती ती.
हो हो, ते त्यांचे दोघांचे पणं, भांडण व्हायचे यात. दारू मधे. हां. सुनीता तर कंटाळून गेली होती. आस म्हणी माझी आय. काय ऐकत नाईत मंग?
पहिल्याच दिवशी, हे आमचे म्हंजे अ निर्मला ताई हाये ना ग्रामसंघा तीची मिटिंग घेतली होती, ना? इथं पण आली होते. आमच्या घरावर इथं. रोशनाला सांगत होते, म्हणे - माझे नाकातले काटा घेऊन गे ग. हे नाही चांगलं ग. आमच्या आपण मेलो तर, कोण घेवून घेणार आपणंच आप आत्ता घेऊन घेणं, असं सांगत होते, म्हणे तिला.
तिला? हंम.
म्हंजे रोशनाला सांगत होती. ती. काकू, हम्म, हुं. म्हणजे आपणच चांगलं घेऊ ना? दुसरे कोण घेऊन घेणार आपल्या साठी आसं सांगत होती हां. हा.
ली बोलली, मग अचानकच काय असं मला तर खूप टेन्शन वाट
मला पण असं न काय म्हणजे पहिल्या दिवशी ती ग ग्राम संंघाची मिटिंग घेतली होती तिथे आली होती. माझी आईला सांगत होती की एवढं नाही एवढं नाही जिजी जास्त त पैसे काढायचे अस स पण सांगत होती म्हणे.
हा, मग हे बघ ना, हो ना. ते आणि मला पण म्हणे आता सर्व करून जात आहे म्हणे, मला शेड्या भाजीपाला देणार का नाही म्हणे असं बोलत होती आणि ती, मग म्हटलं बा वाले काय हा, बाय एफ आले काय करता काय नाही म्हटलं काकी. मग नंतर मी मी सांगते म्हटलं, तुम्हाला तर माहितीय मी सरडे परिवाला परिवारांना सोडते का म्हटलं. मी करते, सगळ्यांना देते म्हटलं, तुम्ही तरी मला विसरता म्हटलं. पण मी तर देऊन देते ना असं म्हणून हसत होती मी.
हा, ते मग ती काय सांगत होती?
लगे दुसऱ्या ने तिसऱ्या दिवशी असं झालं तर विचार कर ना मग.
मग, मला पण नाही पहिल्या दिवशी की मी कुठं तरी इथेच आली होती, तेव्हा भेटली मला. त अचानक मग, सकाळी सकाळी मी सकाळी झाडू मारत होते तेव्हा गजाने फोन लावला हो त ना अचानक मल ती काकू असं जागी असं सांगत होते मला नाही बाबा खरं पटलं. माझा मुलगा, बुऱ्या काय सांगत होता मला? चालली मम्मी कते मोत इल वर चाली कते म कोण वाला कते ग. पल मामाची आई आस नेघ ती चांगली आहे ना, ती त्याची आजी असेल हा. ती म्हातारी आहे ना, असं सांगत होत बुऱ्या.
हं मग बघ म्हणजे कोणाला विश्वास च नाही ना, मला ते हे वेदिकाचे पप्पा म्हणे अ ही बाई कोण आहे म्हणे? भावपूर्ण श्रद्धांजली म्हणे. मंग मंग मी डायरेक्ट सांगितलं नैना हाये, काळूसिंग काका हायेत ना. त्यांची बाई आहे म्हटलं, सुशीला काकू असं बोलली त्यांना मी.
आ हा.
ते ये ही बाई तर चांगली होती, मी तर स कालच संध्याकाळी आलो ना ती तीकडन मंग गजुदादाकडे जातात ना
त्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत, ती दडून आणली म्हणे पीठ
पण पहाटे झालेलि ना.
हा, नाही पहाटे झाली म्हणे पास
पाचच्या दरम्यान हा गजू दादाने तस ठेवलं होत, पाचचा वेळ हो ता.
हा.
रोज
म्हणजे अचानक ग गज्याला पण, फोन लावला होता रात्री म्हजे पाच वाजेला सकाळी सकाळी
पहाटे
हा हा र रोशना घरात झोपली असेल गोजा बाहेर अस अ हम् माझे आई वडील दूध खेळायला गेले होते ना तिथे पण होत उत्तरकार्य होत म्हणून रात्री म अस नस काकाने येऊन जहा घरी असं सांगितलं मंगोजा गेले होते तर अ म्हणजे काही नाही त छातीमध्ये एवढंच धक धक चालत होते म्हणे तिला
ह
हम् आ बीपी पण वाढून जाते ना ग तिची
हा ते डॉक्टरनी तिला ते नाही सांगितलं होतं पण आ जाऊ दे तस हाल पण होती पण हे मुलांची हाल आहे ना मग आई राहिली
आता मुले मुले एवढेच नाही का काका काही करणार आता त्यांचे हाल होऊन जाणार ना ग
हो ना मुलं पण शाळेत
मग घरात कोणी नाही बाई नाही नाही कोणी नाही
मग ते काका दुसरी बाई पण आणतात ग
पण लगेज नाही आणता येत
हा मुलं पण तसे मोठे आहेत करणार कि नाही करणार मुली आमच पण तेच
आमचे नाही लगेच नाही आणतात ना
हा ते सगळ्यांचच आहे पण आता ते काका एकटा राहत मग त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम ना मग आता बघ तो
पण चालले जात एक वर्ष पण चालले जातात तेव्हा आणतात ते ह लगेच नाही हो आणू शकतात ना अ हो म्हणजे मावशी म्हणजे मावशी सात ती वागते ना ग जी चांगली असते तीच ना हम हा म्हणजे और ना गोपाळ
गोपाळ मोठा आहे तो मग तिकडे गेला होता का शाळेत गेला होता का कामाला
हे कामाला गेला होता ग नीता आणि रेखित तिथे होते ना कामाला नाशिकला त्यांच्या सोबत मग बियाणे घ्यायला पैसे होऊन जाणार म्हणून चालत गेलं अस
म्हणजे काय काम करायचं
काय ते बांधकामला जात तर त्या कंपनीमध्ये काम करत होत काय माहित आता ते
पण कंपनी मध्ये ते वय लागत ना
हा वय लागतं मग बांधकामला असेल ते रोजंद
हो ना आणि रेखी नीता काय काम करते
ती प ती कंपनीमध्येध्ये जाते म्हूनन
हो का म त्यांच ठीक आहे लक्ष्मीच कासव कसं आहे काय आहे तिथं मग
ते काय माहिित त्यांचे मिस्टर पण त्या दिवशी आले होते म लक्ष्मीचे ते म्हणजे द हा आजारी पडून गेलं म्हणून तिथं आले नाही अजून ना
हो का आज पण नाही आले मग
आज आले असतील का नाही आले असतील ते त्या दिवशी म्हणजे त्यांचे हे अं देवदाने वाले है ना?
वेधवाणी केली का ते म्हणजे त्याच्यात म्हणजे देव.
हा म्हणजे त्यांच्या मूळं म्हणजे देवदाणे असते ना ते हे देव होऊन जाताल नाही इथं मग झाले ते
हो.
हा म्हणून ते तसं झालं, त्या-त्याला नाही चालत. तसं ना
हो. हो तेच आले आहे पुजारी असतील मग.
पूजारी असतील ना?
हम्म म्हणजे तिचेच मिस्टर का?
हा तिचे मिस्टर.
मग आता तिथं आली असेल ना? ते नाही तर, केलं मीचे म्हणजे तिचा नवरा म्हणजे वयस्कार आहे का? मुलगाच हे.
मुलगाच आहे का मी एकदा बघितलं तिन त्याला.
हो का, तू पण नव्हती का मग?
जास्त वयस्कर पण नाही दिसतो तो पण काय माहित आता त्यांच्या आधार कार्डवर तेव्हा माहित पडणार हे बारीक सारखं आहे ना मग ते नाही जास्त
तेच ना म्हणजे आताची मुलं कुठे इतकं लक्ष देत आहे वेधवाणीवर.
काही नाही पण ते म्हणजे लहानपासून असेल ना म्हणून ते असं झालं असेल ना?
हम्म कुठे जात नसतील, त्याच्यामुळे
हा त्याच्यामुळे
हम्म नाही ग आपलं आपलं साधं राहायचं हे
नाही ह मला तर मला तर भीती वाटते मी मग त्यांना पण धरू वाटत
हा ना तेच ना.
आमच्या पतीचं आणि माझ्या सासऱ्याचे आहे ना. माझे देराणी पण आहे दोन म्हणजे माझी दोन देराणी तसे आहे. माझी काकू सासू आहे ती तसं
हा, चांगलं नाही काय मग टेन्शन नाही खाता पिता चालू द्या.
करायचे ना.
मग खाऊन पिऊन टेन्शन नाही घ्यायचं कराय पूजापाठ पण, पण
हम्म
हम्म तेच ना भक्ती करायची पण तशीच साधी साधी.
चालेशे, सकाळी सकाळी अगरबत्ती लावून द्यायच्या रात्री रात्री खाऊन घ्यायचं.
हो बरोबर बोलली, बराबर.